हॅलो
हा बोला ना
हा येतोय आवाज हा येतोय येतोय
आच्छा आच्छा आच्छा
आता आता कोणत्या विषयावर बोलायचं
आता फोन कनय अ म्हणजे बाळासाठीच स्टेटमेंट व्यवस्थित घेतायत ना
नाही प्रेग्नेन्सी आहे ओ
तेच की मस्त स्टेट स्टेटमेंट वेग व्यवस्थित घेतताय ना वेळच्या वेळी दाखवणं करणं खाण पिणं व्यवस्थित ठेवा नाय या फोनच्या नादात खाण खान विसरशीला
नाही नाही असं काही नाही
लक्ष देणं गरजेचं आहे
हां होयच की तुम्हाला काय माहिती असेल एस्ट्रा तरी पण सांगा म्हणजे
हां तेच फिरणं गरजेचं आहे जास्त करून मिठाचं प्रमाण थोडं कमी.
होय होय सातवा आता संपतोय सातवा.
सातवा मग आता इथून पुढं मिठाचं थोडं प्रमाण कमी ठेवायचं. आणि आंबट जास्त खाऊ खाऊ नका म्हणजे खोकला लागणं लागूनच द्यायचा नसतोय जास्त करून डिलिव्हरीच्या टायमाला
हा
हम्म त्यानंतर गार पदार्थ असं हां हे सगळ्या गोष्टी आता थोडं इथून पुढ तर पाळणं गरजेचं आहे हां. आणि रूटीनच चेकअप वगैरे ते करत राहा, आणि एक गुळ शेंगदाण गुळ, शेंगदाणं, बीट याचा वापर जास्त आ नाही नाही, याचा वापर जास्त करा.
हां गुळ शिंगदाणा तर म्हणजे
शेंगदाण हां चक्की गुडदाणी तेन वगैरे असं बीटचा वापर ठेवायचा जास्त.
हां
आणखीन काय ते ये बाकी काय फिरणं तेन गरजेचं आहे, हां पायांना सूज वगैरे येऊन देऊ नका. हम्म थोडं नाही सकाळी उठून लव कर जरा फिरायला जायचं.
नाही मला जास्त व्यायाम नाही ना करायचा.
करायचं नाही स्ट्रिक्टच आहे स्ट्रिक्ट आहे का?
हां ते टाके घातलेत ना
हां मग नाही चालत जास्त तुम्हाला फिरायला, किमान जेऊन झाल्यावर एक चार पावलं तर
हां तेवढं थोडंफार करते की हां. जास्त असं नॉर्मली लोक जे करतात ते वालं नाही.
नाहीयें बरोबर आहे कारण एक प्रत्येकाच वेगवेगळं असतंय ना. हम्म.
मग हे बसून वगैरे हां प्रत्य काय ते बाराला बारा खोडी म्हणतात तसं
बरं हों हों हों म्हणे आणि काय झालं, नंतर गुड न्यूज आम्हाला कळवा. फोन मध्येच फोनवर नंबर आहेत तुमच्याकडं
होय सांगणार ना. तुम्ही आल्या वाट्याला या आता नंबर पण आहे तुमचा आता.
आणि काय पाऊस आहे का तिकड?
नाही फक्त वातावरण होतंय गावाकडे पाऊस बिउस काय नाही तिकडं?
नाही इथ पण तसच झालंय वातावरण झालंय पण पाऊस तर काय नाहीये, सकाळ पासून असं काळ किट्ट झालंय फक्त मी म्हणून तर गडबडीन धुण धुवायला गेलो आज आठ वाजताच पहिला जरा दुधी भोपळा आणि कारले पिते ना मी सकाळपारी ते जरा घेतलं आणि धुण धुवायला गेले.
दुधी भोपळा आणि कारल म्हणजे कशासाठी घेताय?
अं साखर वाढलेली माझी मध्यनंतरी काटावर आलती. मग डॉक्टरनी सांगितलेले एकशे पासष्ट झालती मग पुढ वाढण्यापेक्षा तुम्ही आताच अंस कवर करा म्हणताना मग त्यांनी मला ते सजेस्ट केलंत मग आली आता माझी आहे शुगर लेवल मला पण चांगलं फ्रेश पण वाटतंय हाडं बळकट वगैरे होतात. चांगल असतंय दुधी भोपळा शरीराला. तुम्हीसुद्धा रोजच दुधी भोपळ्याची भाजी जरी खाल्ला तरी चांगल आहे. हाडांसाठी चांगलं असते.
म्हणजे ते कच्च अस मिक्सरला
कच्चाच हां त्याची वरची साल काढायची थोडच घ्यायचं थंड असते त्यातले एक चार भाग करून ठेवायच्या आवठवड्यातून एक चार दिवस किंवा पाच दिवस आपल्याला ते जाईल अस. म ते थोडं त्याची साल कढायची मधला गाभा जो आहे तो बी चा तो सुद्धा काढायचा. आणि मिक्सरला बारीक करायच आणि त्यातच आपण मिक्सरला बारीक करतोय ना धुवून त्या टायमाला एक कारल्याची फोड पण त्यात घालायची, ऍड करायची एक किंवा थोडं जरा असं तुम्हाला तुम्हाला पाहिजे तेवढी मग ते दोन्ही मिक्स करून मिक्सरला वाटून पूर्ण एकदम बारीक पातळ करून घ्यायचं. आणि त्याच वरच जरा करायचं आपलं कापड्याने आपलं गळून घेतलं. ही की प्यायचं. मग त्यातन म्हणजे त्याचं कसं चरबी पण जाते पोटाची, आणखी शरीरातील चरबी पण त्यांनी अ जी कारल जे आहे त्याच्यानं आपली शुगर लेवल व्यवस्थित होते दोन्ही पण होते.
हा पिऊ वाटतेय का सकाळ सकाळी.
ना इलाज हाय चहा पीला तर त्रास होतो ना मला, मग त्रास होण्यापेक्षा असा तो अ त्रास होतोय की त्रास होण्यापेक्षा हे आंबड, कोडू, बिडू, काय असतल ते खाऊन टाकलेलं बरं पण चहा नको मग पिल्यानंतर मग एक अर्ध्या तासान मग मी चहा सपक चहा त्यात जरा अस तुळस, दालचीन, आणि आल्याचा तुकडा, असं टाकून थोडा ज शिजवून घेऊन चहा. पीते मग तो चहा पीते.
सगळ हेल्दी हेल्दी खातय मग.
हेल्दी होय आता कसं वयाच्या थोडं थोडं आ माझं वय झालं चाळीस तर आलंच. चाळीस बेचाळीस त्यानंतर पण आता हे सावरलेलं बर नंतर नंतर तक्रारी वाढण्यापेक्षा.
होय होय आत्तापासूनच सुरुवात.
हम्म, मग आता कसं ते म्हणजे हेल्दी म्हणून ते ग्रीन टी वगैरे चालू आहे की काय काय? पण एवढा वेळ पण मिळणं गरजेचं आहे की, सकाळ सकाळी डबे यथे आसतात. मिस्टरांचा तेन मग ते कुठं होणार आहे मग एवढं तर होऊ शकत ते. आल्ल्याचा तुकडा एक टाकू शकतोय आपण.
हम्म.
दालचीर वगैरे टाकून तेवढं उकळून आपण चहा तेवढा घेऊ शकतोय.
अच्छा! तिथे दुर्गामाता वगैरे सगळेच मूर्ती
हो हो सगळं आता गणपती करतात. तिथन पुढं मग मूर्ती आपली याची करतात नवरात्रांची देवीची मूर्ती. मग तिथनं पुढं किल्लं काढायचं म्हणजे दिवाळीच्या सीजनचा. किल्ले परत बारीक बारीक ते असतात ते, ते काय काढत नाही. पण मोठे मोठे किल्लेस काढतात जास्त करून. मग ते झालं की मग, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च तीन महिने विश्रांती पूर्ण.
म का एवढे दिवस ते केलेला म्हटलं.
काही काम जर म्हणजे असं इतकं कष्टाचं आहे की, बोलायचं काम नाही. हात वगैरेले खूप दुखतात. कारण ते साचे उचलून वगैरे वजन लय असतं ना, त्याला ओल ओल असतंय त्यामुळ.
आणि पण किती म्हणजे बारीक कोरीव काम असते ना त्याचं.
कोरीव असतात. आणि मोठे मोठे पण गणपती आहेत ना हे आमचे. बारके पण असतात. मोठे पण असतात. मग ते मोठ्या गणपतीला कसं वाळले नाही तर, शेगडी घाला खालन पूर्ण गणपती अस असा तिरका करून खाली तेला शेगडी घालाय लागता. पूर्ण झोपाय लागतय ती शेगडी चालू आहे का नाही बघायला. खूप त्रास आहे त्याला, आता त जरा हिटर हिटर मुळ जरा होतंय. पण ते गिटरमुळं कसा हात पण अवघड तोय नाही. मोठ्या गणपतीला शिगडीच घालाला लागता. हिटर नाही वापरता येत. बारक्या गणपतीला जातात. हिटर मुळं काय होऊन जात.
मग तेच ना, आणि लोक कसे बार्गेनिंग करत असते तेवढंच
हा, एवढंच घ्या तेवढंच घ्या, पण ते किती कष्ट कास आहे ते, आम्हालाच माहित ना ते.
होयस की तरी, एक गणपती बनवायला किती वेळ जातो.
तरी नाही रोडवर गेला होता का? तरीच असं, एक तासभर म्हणजे मला काही जास्त माहित नाही आहे. अ बारक्या गणपतीला तरी माझ्या मते एक तासभर जातो. आणि मोठ्याला मात्र माहित नाही मला, कारण त्याचे प्रत्येक अवयव वेगवेगळे करायला ला हात वेगळा, ते मग नंतर मग परत त्याला जोडायचं. ते जोडकाम मी करत होते. असे प्रत्येकाचे मोल्ड वेगवेगळे असतात. हाताचे तेन.
हा ह..,
मग ते जोडण्यासाठी आणि मग वेळ जातोय. त्यामुळे त्याचा वेळ मला माहित
हा,
आणि आपण किती गणपती करतोय ते अंगावर असत ते काम असतं. पेमेंट वगैरे अंगावर.
हा.., होच काय
आणखीन काय मग, जेवण वगैरे झाले का नाही का नाश्ताच करून बसलाय.
नाश्ताच केला अजून जेवण
ह, मिस्टर काय काम काम करतात तुमचे.
आर्मी मध्ये त.
अरे बापरे! भारीच. ती कोठं आहेत आता?
आता इकडं आहेत गोव्याला.
गोव्यामध्ये आहेत काय? ह ह ह, मी आता उद्या चाल्ली गोव्याला.
होय.
होय. तीच ट्रीपची तयारी चालू आहे माझी.
हा मग कितीत
तिकड काय पाऊस भरपूर आहे का मग आता माहित असेल तुम्हाला?
नाही एवढं नाही हा.
हे पावसातच काढल्या सळ्या बायका मिळून. ते एक टेन्शन आले नको वाटते पावसात नको वाटते जायला.
किती दिवसाांची आहे ट्रिप?
फक्त दोन दिवसाचे आहे, शुक्रवारी गेले की रविवारी परत येतोय.
हा ह हा.
एक वाजेपर्यंत.
हम्म हम् ह.
तेच आता म्हंटलं जरा तयारी करत करत करत बोलायचं. म आणि साडे अकरा वाजलेत आता बारा वाजेपर्यंत आणि शाळेत जायचंय.
हम्म सगळंच एकदमच हे आहे वाटत.
हे काम पण आले नाही ना आताच सुचले, हेच आता माहि झालं. तीन आठवडे झाले हे काम करा लागलो आम्ही. म आता म्हणजे क-कवर झालेलंच आहे. आता जायला काय हरकत नाही एक दोन आणि परत सोमवारपासून आम्ही कामही कंटिन्यू करू शकते फक्त पोच द्यायचं काम सुरू आहे आता आमचं.
अच्छा! अच्छा!
परत कोण विवाहित मुली ज्या आहेत त्यांना पण फॉर्म वेगळे आणलेले आहेत त्यांनी ते त्यांचे नाव देऊन तुम्ही कुठल्या गावाला लग् अक केले झालय. कितवा किती साली तुमचं म्हणजे दोन हजार दोन मध्ये तुमचं वोटिंग झाले का नाही खाली त्यांच्या वडिलांची माहिती, सही असे सगळे फॉर्म मयतला असं प्रत्येकाला फॉर्म लावलेले आहेत आता.
हा हा, डोक्याला ताप असेल ना जास्त?
झालेत आपले हा, कट करते.
डोक्याला जास्त ताप होत असेल म्हंटलं. हॅलो!